हॅलो हा येतोय का आवा?
हो, हो.
हा तुम्ही तुमच्याकडे कोणकोणते सण सेलिब्रेट करता?
आम्ही आमच्याकडे सगळे जे येणारे जेवढे बी सण असतात. ते सगळे सेलिब्रेट करतो.
हो का? दिवाळीला काय, काय करता अजून?
दिवाळीला तेच घरगुती फराळ वगैरे करतो बाकी
आम्ही पण आमच्याकडे तसच करतो. सगळे फराळ बनवतो, कपडे वगैरे खरेदी करतो. घराची सगळी साफसफाई करतो, नंतर पूजा वगैरे सगळं फराळ बनवतो.
आम्ही पण आमच्याकडे पण पाहुणे वगैरे येतात. तेव्हा आम्ही पण सर्व ना कपडे वगैरे हे सर्व फराळ वगैरे पण भरपूरशा वस्तू करतो. घरच्या घरीच करतो. म्हणजे बाहेरून नाही आणत बा
हां का अच्छा हम् कोणकोणते बनवता तुम्ही पदार्थ मग.
आम्ही चिवडा वगैरे शंकरपाळी. चकली वगैरे करतो. करंजी,
हो का?
हम्, ह.
कशी बनवता तुम्ही चकली?
आम्ही चकली ते भाजणीच हे करतो घरीच बा. हम्म आणि त्याच्यामध्ये भरपूर असं साबुदाना वगैरे ते टाकतो. डाळी वगैरे ते सर्व एकत्र करून त्यांना भाजून वगैरे घ्यायचं च थोडसं
हूं, हूं, हूं.
आणि मग ते दळून आणायचं त्याला घेऊन थोडसं गरम पाणीने त्याच्याने भिजून मग तसं करतो छान येते बा तशी.
हो का? आम्ही पण घरीच बनवतो सगळं. चिवडा वगैरे बनवतो मुरमरे घेऊन. आणून त्याच्यामध्ये अजून सगळे त्याला भाजून घेतो. पोह्यांचा का पोह्यांना भाजून घेतो. आणि मग त्याच्यामध्ये ते तर अं त्यानंतर कांदा खोबरं फ्राय करून घेतो. शेंगदाणे, जे पण आपल्याला टाकायचं असेल ना ते सगळं तळून घेतो थोडसं आणि पोहयांना इथं थोडं तेल टाकून भाजून घेतो.
हूं आम्ही पण तसंच करतो.
आणि चवीनुसार मग मीठ वगैरे तिखट ते सगळ्यां गोष्टी टाकतो, मग त्याच्यामध्ये. लाडू वगैरे बनवतो रव्याचे, बेसनाचे.
म्हणून आहे. आणि आम्ही पण लाडू वगैरे करतो. पण फक्त बेसनाचेच करतो, रव्या वगैरेचे काही करत नाही.
हा का अच्छा. अजून नवीन काय बनवता मग.
अजून
संक्रांतीला काय काय करता तुम्ही.
संक्रांतीला आम्ही असं लाडू वगैरे बनवतो. मुरमुऱ्याचे लाडू, शेंगदाणे तीळ वगैरे त्याचे लाडू करतो. घरी हळदी-कुंकू वगैरे त्याच पण कार्यक्रम ठेवतो.
हो का.
बाकी बायकांना वगैरे बोलवतो बुवा, सजावट करतो थोडीफार.
हुं हूं, आम्ही पण तसच करतो, बायकांना बोलवतो. मग सजावट वगैरे बनवतो, हळदी कुंकू करतो. घरी तीळगुळ बनवतो. तिळाचे वगैरे लाडू बनवतो. शेंगदाण्याचे लाडू, मुरमुऱ्याचे
हं, आम्ही पण तेच आणि
आणि मग संध्याकाळी, सगळ्यांच्या घरी जाऊन ते तिळगुळ देऊन येतो.
हूं, आमच्याकडे संक्रांतीलाच पुरणाची पोळी वगैरे ते पण करतात.
हो का, गोड जेवण बनवता म्हणजे. हां का, आम्ही पण तसंच करतो पुरणाची पोळी वगैरे.
हं.
मग लगेच दसरा पण असतो, त्याच्याजवळ.
हं दसऱ्याला पण आमच्याकडे मोठे पूजाचा कार्यक्रम वगैरे असतो.
हो का.
उपवास वगैरे करतो आम्ही.
अच्छा.
हो सगळे जण येतात. बुवा आमच्याकडे त्यावेळी. त्यावेळेस सगळे असतात मग सोबत. त्याच्यामध्ये पण ते चोरम्याचे लाडू वगैरे सर्व करतो आम्ही, दिवे असतात आमच्याकडे. पूजेला त्याचे डाळं बनवतो.
हम्म.
हं, हं.
अच्छा. हो का आम्ही पण तसंच करतो. तस आमच्याकडे पूजा वगैरे तर काही राहत नाही. पण आम्ही दसऱ्याला सोनं वगैरे वाटायला जातो, नंतर पूजेला जातात बाहेर माणसं.
आमच्या इथे चक्रपूजा असेल म आम्हाला सगळे आम्ही एक त्र येतोय.
हा नवरात्रीच्या दिवशी शेवटी. अच्छा. हो का. नऊ दिवसाची पण उपवास असत का मग तुमचे?
हो. नऊ दिवसाचे पूर्ण उपवास.
हां का. काय करता? मग फराड करता का काय करता?
हम. आम्ही फराडावरच असतो. बाकी फळं वगैरे पण चालतात. नाही उपास नाही सोडत बुवा.
दोघं टाईम उपास करता का?
हा दोन्ही टाइम उपवास असतात. दशऱ्याच्या दिवशी उपवास सोडतो माणूस.
हम्म. मग दोघं वेळेला फराड करता.
हम.
हो का. चांगल आहे. आई फक्त तर पहिला उपवास करतो आणि शेवटचा करतो बाकी मग पूजा वैगरे आरत्या वगैरे लाव
ह. आमच्याकडे दिवा पण असतो. अखंड दिवा असतो. नऊ दिवस बाकी पूजा वगैरे घरातली साफसफाई तेन सर्व करतो आम्ही.
हो का. आम्ही पण करतो पूजा. अखंड दिवा लावतो. गरबे खेळले जातात मग आमच्याकडे. रात्री देव्या बघायला जातो सगळीकडे मस्त.
हम. आमच्याकडे गणपती मध्ये पण तसच असत.
हम्म आमच्याकडे तर, गावी अ मिरवणूक राहते. शेवटच्या दिवशी देवींची सगळी गरबे नंतर मग पथक वगैरे असं खूप छान सेलिब्रेट करतात.
हम. आमच्याकडे असत पण मग आम्ही, जातो वगैरे नाही पण एखाद्या वेळेस जातो बुवा बघायला.
एक मिनटं एक मिनिट हा चालू राहू दे.
हम्म.
हो का आमच्याकडे पण असतं तसंच. अजून तुम्हाला खमंग बनवता येतं का? कशी बनवता रेसिपी?
खमंग. येत ना. बेसनाचं पण करता येतं. डाळीचं आणि याच तांदूळचं पण करतात. डाळ वगैरे भिजू घालून घ्यायची. तांदूळ भिजू घालून घ्यायचे दोघांना दळून मग त्याच्यामध्ये सगळं दही वगैरे ते सर्व टाकायचं.
अच्छा.
थोडस पंधरा- वीस मिनिटं त्याला वाफू द्यायचं. मग त्याला थोडं ते तेलाचा तडका वगैरे द्यायचंय.
हम. होत का. तुमच्या इकड कोणती डिश स्पेशल आहे?
आमच्या इथे आमच्याकडची डिश नॉन व्हेज आहे.
चांगल्या हम्म आमच्याकडे डाळ, बाट्टी, वरण, वांग्याची भा जी सगळ्या सणांना काही असलं बड्डे असला काही लग्न असलं कि फ क्त डाळ बाटी आणि आम तेच असतं वांग्याची भाजी.
आमच्याकडे असं वेगवेगळं करतो बॉ आम्ही असं नाही म्हणजे कोणी पाहुणे आले, तर मग चिकन वगैरे पण बाकीच्या गोष्टी पण करतो. गोड वगैरे हम्म
चांगलंय. अजून अजून गणपतीला काय करतात मग? आता गणपती येतील.
हम्म गणपतीला आमच्याकडे पहिल्या दिवशी मोदकांचा प्रसाद असतो. शेवटल्या दिवशी पण तेच असतो पाचच दिवसाचे गणपती असतात आमच्या इथे. हम्म ते आहेत बाकी दिवस मग करतो आम्ही असं उकडीचे मोदक वगैरे त्याचा प्रसाद ठेवतो.
अच्छा अच्छा
काही फळ वगैरे ठेवतो कधी कधी.
हम्म
शेवटल्या दिवशी मग नैवेद्याला पुरणाची पोळी वगैरे ते ठेवतो.
अच्छा, आम्ही पण दोघं वेळेला आरती वगैरे करत असतो. मग प्रसाद ठेवतो दोघ वेळेला. नंतर नव द शेवटच्या दिवशी नैवेद्य दाखवून त्या ते गणपतीला उठवतो.
हम्म हम्म
आमच्याकडे इकडं ब्राह्मणाला बोलूनच गणपती बसवण्याची प्रथा असते.
हा आमच्याकडे तसं काही नाही असतं. पहिल्या वर्षी बोलवतात, पण मग आमच्याकडे आम्ही नी घरच्या घरीच करतो पूजा वगैरे
हो का
हम्म ब्राह्मण वगैरे काही नाही. आच्याकडे हरतालिकेच्या वेळेस बी बोलवतात ब्राह्मणला, पण मग आ ता जातात बाकी जण आम्ही पण तसच. मंदिरात जाऊन पूजा करून येतो.
हम्म हम्म हम्म चांगलं आहे ना.
अजून गौरी गणपती पण असतात का तिकडे?
हम्म नाही आमच्याकडे असतात पण मग आमच्या घरी नाही आहे बॉ.
हम्म हम्म हम्म
आम्ही जातो दर्शनाला.
अच्छा
इथे ओटी वगैरे भरून येतं मग.
हम्म हम्म हम्म तिथे पण खूप पदार्थ बनवावे लागतात ना छप्पन भोग वगैरे
हम्म त्यांचं खूप असतं आणि त्यांचं म्हणजे खूप कठीण असतं ग ते करणं. म्हणून बारचश लोकांही चालत हो.
हां.
तसं आमच्या आजीकडे मामाकडे करतात बुवा.
अच्छा! अच्छा!
हम.
तीन दिवसासाठी असतात ना त्या.
हा.
हम् हम् हम्. अच्छा! बाकी अजून मग अक्षय तृतीया वगैरे सगळे सण करत असनार तुम्ही.
हा आता श्रावण महिना चालू येईल अजून श्रावण महिन्याला पण आम्ही. पूर्ण महिना उपवास वगैरे करतो.
हो का पूर्ण महिना भरा फक्त सोमवार नाही.
ह नाही पूर्ण महिना पण मी करतो. आणि बाकी घरातले मग सोमवार करतात.
अच्छा मग काय खातात तुम्ही महिनाभर.
काय एका टाइमाला फराळ वगैरे एका टाइमाला सोडून निळत होत संध्याकाळ.